हॅलो
हा बोला.
हा अ तुम्ही फ्री आहे ना?
हा आहे ना बोला.
हा हा काय नाही असंच केलता लय वेळानं बोलन झालं नाही आपलं म्हणून.
जेवलात की नाही तुम्ही?
अ झालं की दुपारचं जेवन झालं.
आता रात्रीचं करायची वेळ आली.
होय, आणि परत सेम प्रोसेस असेल ना. म्हणून मी विचारायचं होतं, तुमच्या इथं ऐकलंय की दिवाळी खूप छान म्हणजे साजरा होत्या. त्याच्याबद्दल जरा माहिती सांगता का?
ओके दिवाळी, आता दिवाळी ऑक्टोबरमध्ये येते. तुम्हांला माहित असेल ऑक्टोबर सॉरी नोव्हेंबरमध्ये. म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये, हम्म. आणि थंडीच्या दिवसामध्ये असल्यामुळं थंडी असते त्यामुळे आपल्याला थोडी आ शरीराला उष्णता देणारे पदार्थ खायची गरज असते हा.
होय होय.
मग, दिवाळीत आपण काय करतो सगळे हे उष्णता देणारे पदार्थ बनवतो. करायचे, जसं की लाडू, चकली, करंजी.
हा हा.
आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण दिवाळी.
होय ऐकलेय खूप वेळ ऐकलेय मी ही.
आणि आप आपल्या आमच्या इचलकरंजीमध्ये तर दिवाळी अगदी मोठ्यानं साजरी केली जाते. हम्म, दिवाळीला आपण दिवाळ्यांचा सण असं आपणं म्हणतो, या दिवशी आपणं लक्ष्मी आणि कुबेर पूजा करतो, लक्ष्मीपूजनच्या दिवशी. हम. तुम्ही कधी दिवाळीचे पदार्थ खाल्लेत का?
अ खाल्लेत खरं मला त्यांची रेसिपी नाही हो माहिती तेवढी म्हणजे तुम्ही सांगताय क-करंज्या कसं करता तुम्ही?
करंजी ऍक्च्युली गव्हाच किंवा मैद्याच पिठा पासून बनवतात. आणि त्याच्यामध्ये, गोड खोबऱ्याच असं गोड एक सारण असतं. सारण भरून करंजी बनवतात. हम्म, त्याला गुजिया पण म्हणतात हिंदीमध्ये.
अच्छा! अच्छा! म्हणजे त्या साईडला खातात गुजरात हा.
पण जास्त, आवडीचा पदार्थ आहे सगळ्यांचा. अ वेगवेगळ्या डाळी मिक्स करून ना, अ त्याची चकली बनवून ती, तेलातून तळत-तळतात, तळतात. तर त्या अ एक खुसखुशीत अशी चकली, सगळ्यांना आवडते सगळ्यांच्या घरी करतात. आणि काय आवडतं तुम्हाला?
मला चकल्या, मला चिवडा आवडतोय. खूप आवडतो आणि, तो आपण तो पेपर सारखा नसतो का चिवडा.
हम्म.
अ कशा ना बरं आपण करतो कच्चा चिवडा म्हणतो ना आपण.
हम्म.
त्या आवडते, हा हा होय होय. अ तुम्हाला माहित आहे का त्याची रेसिपी.
चिवड्याची
होय होय.
चिवडा, आता चिवड्याला दोन प्रकार कारचा चिवड्या करू शकतो आपण एकतर भाजक्या पोह्याचा किंवा एक तळी पोड्यांचा. अ आधी जर कळीवतो ह्यांचा चिवडा करणार अस तर आधी पोहे तळून घ्यायला लागतात आपल्याला. मग त्याला आपण पोडणी करायची वरून त्याच्यामध्ये तिखट, मीठ. शेंगदाणे, फोटाण्याची डाळ, कडीपत्ता, लसूण ह्या सगळ्यांची फोडणी करायची वेगवेगळे मसाले जस की धनेपूड, जिरे पूड, गरम मसाला आणि मीठ, साखर हे सगळं फोडणी करून त्यामध्ये हे तळलेले पोहे घालायचे आणि परतून घ्याच आणि आपला खुसखुशी चिवडा तयार.
हो म्हणजे तीकट बनवू शकतो गोड पण जरा बनवू शकतो काय म्हणजे खूप पण
नाही चिवडा हा शक्यतो तिखट पदार्थ आहे. गोड तर मी तर कधी आजपर्यंत ट्राय नाही केला.
म्हणजे अ आपण थोडीजण करतात ना ते गोड चिवड.
चे लाडू पण करतो किंवा बुंदीचे लाडू करतो हे पण अ सगळे जण आवडीने खातात.
मला रव्याच्या आणि सोडून बेसन चे खूप आवडतात म म्हणजे एकदम अस कुसकुलीला असतात आणि तुपात न काढलेले असतात ना.
हम्म त्यामुळे ते तोंडात रेंगळ चव रेंगळ त्याची चवीला छान होतात दिवाळीला अ पहाटे लोक उठतात आणि अभ्यंग स्नान करतात माहितीय तुम्हाला!
अ हो.
अभ्यंग स्नान कारण की दिवाळीच्या दिवसांमध्ये थंडी असते आणि आपल्या थंडीमध्ये त्वचा कोरडी पडत असते शरीराला अं ओलावा देण्याची किंवा तेलकटपणा देण्याची गरज असते. म्हणून या दिवशी काय करतात लोक पहाटे उठतात. अंगाला तिळाच्या तेलान मालिश करतात उठण्या उठणे वगैरे लावून. गरम पाण्याने आंघोळ घालतात सगळ्यांना. अशा प्रकारे त्याला हा आपली स्किन ग्लो होऊ दे किंवा शरीराचा कोरडेपणा कमी होऊ दे म्हणून. म्हणून अभ्यंग स्नान करतोय. आणि दिवाळीच्या दिवशी सगळेजण नवीन कपडे खरेदी करतात.
होय काय?
अशा प्रकारे सगळ्यात मोठा सण दिवाळी हा सेलिब्रेट करतात आपल्याकडे.
छा म्हणजे तुम्ही म्हणजे इकनॉमीचा पण हे ठेवता काय?
हम्म वर्षातून एकदाच य हा मोठा सण त्यामुळे सगळेजण एन्जॉय करत फार विचार नाही करत. खर्चाचं. आणि फटाके उडवतात मेन म्हणजे लक्ष्मी पूजेच्या दिवशी रात्री सगळेजण फटाके उडवतात दिवे लावतात. आकाश दिवे लावतात. ग घराच्या बाहेर त्यामुळें अस सगळीकडे आनंदाचं वातावरण असत
अच्छा!
आणि दिवाळी साजरी करतात ती अमावस्येला कारण का की अमावस्यला पूर्ण सगळीकडे अंधार असतो. आणि अशा अंधारामध्ये दिव्यांमुळं अ सगळा परिसर आपला उजळून जातो. त्यामुळं अंधाराकडून प्रकाशाकडे आपण जातो म्हणून दिव्यांचा सण असं म्हणतात.
अच्छा अच्छा!
हम्म, तुमच्याकडे कुठंला मोठा सण आहे?
आमच्या इथं आम्ही दसरा खूप मोठ्याना साजरा करतो म्हणजे आम्हाला दिवाळी पण असत्या तरी दिवाळी कशी अ अ म्हणजे काय म्हणतो आपण दुकानाची दिवाळी वेगळी असते आणि घरात साजरा करायची ती अमावास्या हो! म्हणजे लई जण वेगवेगळ्या तारीख वर करतात मग अ काय म्हणतो आपण अ दुकानासाठी जेव्हा असते ना तेव्हा खूप मोठ्या साजरा होते म्हणायचं म्हणजे आमचं घर असं ना बाजारात आहे म्हणजे बाजारात म्हणजे खूप अ हे असते ना दुकानं असतात ते ह खूप मोठ्याना साजरा होतोय आणि अमास्याच्या टाईमला आम्ही करतो ना. मग तेव्हा घरातल्या घरात करतो आणि बाजू म्हणजे जे कोण आमच्या बाजूला राहतात ना बाजूच्या घरात त्यांना असं बोलवतो, ओटी घालायचं, हळदीकुंकू ते होय!
दिवाळीला नवीन कपडे घेतो.
होय नवीन कपडे तर असतातच आणि जरा सुट्टी पडली की भाऊबीजेला आणि मामाच्या घरी जायचं होते ना.
दिवाळीनंतर आपण भाऊबीज पण साजरी करतो.
होय खूप छानस. अ दिवाळीच्या पहिल्या दोन दिवशी त्यांना काय म्हणतात की हो ती काय ती? अ
दिवाळीच्या आधी वसुबारस असतंय.
हा आणि वसुबासर होय.
तेव्हा गाई आणि वासराची पूजा करतात.
होय होय त्याच ते वसुबारसला काय नैवेद्य दाखवता म्हणजे?
त्या दिवशी आपण गाईला अम्म गवारी आणि भाकरीच नैवेद्य असतं.
गवारी आणि भाकरी काय म्हणजे असं म्हणतात की काय ते अ अ गोड पदार्थही द्यायचं खरं ते दुधाच्या त्याच्या ते चहा दुधाचं काय? नसायला पाहिजे म्हणतात ना म्हणून विचारू असं वाटलं.
ते दिवाळीच्या आधी तो सण आणि दिवाळी नंतर पाडवा.
पाडवा, मग पाडव्याला काय काय असते? पाडव्याला नाहीच ना
आपले, जर आपला बिझनेस असेल तर त्यातलं नवीन वह्या वगैरे आपण असतो ना त्या दिवशी त्या दिवशी नवीन वया घालायच्या त्यांची पूजा करायची
हा, हा म्हणजे अ धनाच नवीन वर्षात
हा, हा साडेतीन व मुहर्तांपैकी एक मुहूर्त असत ना म्हण
अच्छा
पाडव्याचा मुहूर्त
म्हणून ते जस साजरा करतात ते म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी दोन्हींना पूजल्यावानी होतय अच्छा आणि अ म्हणजे अ तुम्हालाही खूप उत्सुक उत्सुकता वाटत असणार की म्हणजे तुमच्याच येत्यात ना काय नाही असं
पाहुणे सगळे पाहुणे एकमेकांच्याकडे जातात
म्हणजे नाही तुम्ही बाहेर जाता काय नाही हो
हम्म सुट्टीला सगळेच जातो इकडं, तिकडं पाहुण्यांच्याकडे स्वीट्स देतो एकमेकांना आणि सेलिब्रेट करतो
अच्छ, अच्छा आमच्याकडे एवढ्या दिवस सुट्टी नसत्याना म्हणजे म्हणजे आमचं आमच्या स्टेटच वेगळंच मोठं असं नसतं ना मग आमच्या दिवाळीला तेवढी लांब सुट्टी नसत्या छोटीशीच असत्या म्हणून
इकड असते जवळ, जवळ अ वीस, एकवीस दिवसांची सुट्टी असते दिवाळीला
अरे बापरे छान की ओ सगळे आपली निवांत असतात म्हणजे
निवांत दिवाळी घर आणि मग ट्रीपला जायच इकड, तिकड
अच्छा, अच्छा खूप छान माहिती सांगितली मला अ मी ना एकदा कधी तर ट्राय करते तुमच्या इथं यायला तुमच्या इथे कस साजर होय, होय साजरा कस करतात ते पण बघूया
हम्म तुम्ही कुठे जाताय दिवाळीला
आम्ही आमच्या मामांच्या घरी जातोय जेवढ्या दिवस सुट्टी असल तेवढ्या दिवशी जाऊन मग भाऊबिजेला आता जाऊन येऊ आणि परत येतो असं होतय
कुठल्या गावाला
अ आम्ही इचलकरंजीला जातो ना मग तिथं पण आम्ही म्हणजे ट्रीप काढतो कुठंतरी जायचं असलं तर आपण तेवढ्या छोट्या ह्याच्यात लगेच जाऊन यायसारखं म्हणजे सगळ्यांच्या अ शेड्युलानुसार पण चालाव लागतय ना एक एकदम लास्टच्या दिवशी म्हणजे सगळी अ म्हणजे काम चालू होतय ना त्याच्यानंत तर अस असतय छोटीशी सुट्टी असत्या
हम्म
चायतय, चालतय धन्यवाद
थँक्यू
हा, हा थँक्यू